हॅलो.
हे हे लागला का ताई फोन
हा लागला ना येतंय ना आवाज येतंय. हा हा म्ह म्हटलो किती वेळ पासन ती लाईन एक गेली होती.
हा हा.
आणि ते लाईन गेली की मग हे वायफायच लोकण चालू होत नाही त्याच्यातही किती टाईम
आमचं बाळ ले मस्ती करून दण उठलं आता
हो खेळतेन तो मस्त आता
थँक्यू मग त्याचे बाबा येईपर्यंत बाबा दिवसभर दिसत नाही.
हम्म हम्म.
वाचून दाखवू बाळवावा.
हा ना.
पाळण्यात टाकीलय मीन तीले. नाही तर मग तू बाहेर इकडे तिकडे हिंडते.
नाही बरोबर आहे तून फोनवर बोलून राहिले त्याला पाळण्यात टाकलं झोके द्याले राहत असतील ना.
हा ते मावशीने आता फोन ठेवला की मग बाइंकवर जा हा.
हो काय.
तोय बी लवकरच कटत. हम्म मग आम्ही खाली जातो ना ओ.
आम्हीच होतो म खाली आता मजा तुम्ही तरी माझ्यासोबत आत.
माहित नाही अडीच वाजता पासून मले माहिती नाही ना अडीच वाजता पासुन कॉल लागतात म्हणून नाही त मी लावले असते.
नाही म्हणजे मी सकाळी अ उ. ही कसय माहितेय काय याच रेंज च सांग कोणी म्हणते रात्री लागते कोणी दुपारी कोणी सक काळी पण बायांच सकाळी काम पण होत नसते ना.
हा हा एवढंही काही बोलू नका माय भई हा हा.
हम्म. दुपारी होते मण रात्री होते. हम्म हेत एवढं वेळ रीकाम पण होत नाही ना कोणाचं. हम्म अहो एकदम सकाळीच रेंज इयेले. सकाळी जुडी राहते सर्वन रिकामं मंग स्वयंपाक वगैरे राहत असते.
हा.
हम्म.
मी त जव जेवढही फोन लावले बई तेवढेही फोन संध्याकाळीच लावले म्हणजे मले ही भीती की कोणाचा कोणाच्या माणसाजवळच फोन असते कोणाच्या लेखराईच्या जवळच अभ्यासासाठी फोन असते आणि आपण कसं लावा. भीतीच्या मूळ सकाळीच लावले बाई मग मी कॉल कॉल परत.
हम्म हम्म. हम्म.
हम्म.
तेच तर कामही राहीतात कोणा कोणाचे कामही राहीतात.
डोकं दुखत पण हच्यात
सगळेच्या घरी सारखं टाईम नाहीत ना.
डोक दुखत म्हटलं येच्यात.
डोक हो डोक खूप दुखते. अडीज वाजता पाासून कॉल लाऊ राहिलाय.
अडीच वाजतापासून म्हणजे कसं?
हम्म.
अडीच वाजता कॉल लावला की नाही मदत लाईन गेली होती नंतर मदत. किती जण रे तसे फोन लावले. ह ना आता असं बोलणं चालू आता आपणच बघ ना पाच वाजतापासून बोलू राहीलो किती वाजले आत ता जवळपास साडेसहा होतात आपल्याले म.
हम्म.
साडे सहा वाजतातच.
साडे सहा होतात म्हटलं आपल्याला
हा त्यामुळं कॅपसिटी राहात नाही ना हो ताई बोलायची. डेली सोप मधलं. पासन लावून झालं तर बोलू नाहीतर राहु देऊ.
नाही नाही दोन दोन लावले की नाही कि मग जा म्हणजे खूप सारे होतात
हा आता हे याच्यावर कोणीही बोललं तर चालते असं काही नाही आहे. जसा वेळ मिळाला तसा आता मी तैणजे तैकेत मोठे तर त्यांच्याच्यावरती मोबईल त्या बोलतील मग.
हा हा त्यांच्या सोबत
बोलत चालते असं हा आई सोबतही बोलत चाते असं काही नाही आहे ना.
फक्त बाहेरचाच रेकॉर्ड पाहिजे त्याच्या.
बायाचाच रेकॉर्ड पाहिजे फक्त आवाजचं काही नाही की हाच आवाज असला पाहिजे म्हण गेले जसा वेळ मिळाला तस.
हो कायच
आता काही जणांच्या घरी तर मुलीच करून टाकून राहिला त्यांच्या आईचं हे काम नाही पडत.
हा माेत कायच
ना माझ्या बयांले काम राहत होते का ते त्यातून काही कोणा कोणाला जमतही नाही ना मोबाईल मधलं काहीच करता.
काय तरम बायने.
आणि मग पण जमता येईल ना किती जण येलेय.
अ जास्त हच्यावर माहिित काय? मोबाईल वर जास्तीत जास्ती लहान मुलावाला बाया जास्त आहेत बरं.
हम्म
लहान मुलावाला बाया जास्त म्हटत.
हो
हम् तेच ना
हम्म
हा
का रात्री त्या बोलतील मग काही त्या बोलले घे आणखी कॉल होऊन जातात काही तुम्ही कॉल मी कायतो तुम्ही लावून पाहिजे कोण
मी तुम्हाला लावून पई साडेनऊ वाजता.
साडेनऊ वाजता दहा वाजता
बरं
साडे नऊ दहा वाजतापर्यंतही तुम्ही मध्ये फोन लावला तरी चालते.
हा मी तर सांगतो तुम्हाला तुमच्या घरी तुम्ही आता तुमची कॅपॅसिटी म्हणजे एथोडी झाली.
हा हा खूप झाले आता आता कॅपॅसिटी नाही ना राहत एवढी बोलायची आता बोलाही वाटत नाही.
नाही नाहीतर कायत नाही तुम आई तुमचं रात्री झालं की नाही ले उद्या बी लावले नाही आहे. उद्या दुपारी बी लावले चालते म्हण माहिती काय एक वेळेसच पकडत बी नाही नाही एवढे कॉल
हम् हम
हा ते डायरेक्ट दाखवते डिस्कनेक्टिंग दाखवते मग ते म्हणजे असं. हा कारण म्हणजे एवढे लावू नका ते एक वेळेस उद्या उद्याही लावले सगळं असं काही नाही.
हा असंही केलं लते असंही के नाही आता ज्यांचे होतात त्यांनीही केले कोणाकोणाचे दहा दहा एकाच दिवशी झाले. अर माझे झालेस की नाही.
प नाही इतर का इ तर झालंस की नाही आता पा आणि मी तुम्हाला तुम्हाला मग मी समजा त्यांचे त्या आयडी विचारेन तुमचे राहिले का किती त्यांचा नंबरले मी हा त्यांच्यासोबत बोलत. तेच हा नाहीत काय मग अजून होऊन दादा तुमचे मग काय तुमचे त झाली पाकसरायता आहे की नाही.
ह
होतात ना म कॉलचच काय आहे. पटकन पटकन हून जातात कॉल
हाव मग मर तु नंबर सांग सा जर त्यांचे बघा किती राहिले तर आणि मला इकडे जर कोणी असलं तर मी तुम्हाला त्यांचा नंबर हा
तस ना कॉल राहिलेच आहेत असं काही नाहीये.
बरं ठीक आहे ठेवू का मग ताई आता.
हो हो ठेवा.
हाव, हाव ठेवतो ताई हा. हाव.